हां
हा पावभाजी, कधी बनवताय का नाही घरी अं, मी सांगतो तसं एकदा म्हणजे, करून बघा की? बघा तुम्हाला कसं वाटतेय आणि
हां, म्हणजे काय होते, त्याच्यात खूप साऱ्या भाज्या लागतात.
होय, होय सगळ्या लागतात.
जास्त भाज्या म्हणजे, ते एकदम बाजार आणलासा त्या दिवशी जास्त करून ऊ शकतेय म्हणे होऊ शकतय, सगळ्या भाज्या असल्या तरी सगळे,
एकत्र करून हा मग त्याला हां सांगतो की त्याला एक चार चार पाच ब.. बटाटे, एक-दोन ढबू मिर चे अर्धा फ्लावरचा गड्डा वटाने आपण आता हां.. वटाणा आपलं हिरवा असलाय तरी चालतेय, शेंगा.. नाहीतर नसेल तर ते आदल्या दिवशी.. भिजवून मग ते पण चालतं हा वाळलेले वटाणे चालतेय आणि ते... त्याने आणि अ टोमॅटो फ्लावर बटाटा हा हा गाजर गाजर असलं तर आणि बीट एक ते नसलं तरी चालतं गाजर बीट आम्ही काही जास्त वापरत नाही कारण ते गाजर मु जरा गोड पण येत ना त्यामुळ नाही मग ते शजून शिज घालायच तर
बीट पण लागत ना
हा बीट लागतेय बीट नस तरर आपण बीट कशासाठी कलरसाठी असत
कलरसाठी
बीट नसल तर मग आपण भगवती वापरायची
हा हा
शिजवून घ्यायचं एक दोन तीन शिट्ट्या आणि चार चार ते पाच मोठे कांदे बारीक पूर्ण बारीक असं अ आपण पाणीपुरीला बारीक कांदा चिरतोय तस चिरायच आणि टोमॅटो पण एक दोन बारीक चिरायचे त्यासोबत ढबू मिरची एक चिरायची कोथिंबिरची चिरायची आणि ते शिजून झालं ना मग ते कस शिजून घेतलं की ते गार करायच मग आपल्याकडे ते स्मॅश करतेतक ते वापर तरी चालते मग ते आमच्या नाही मी कसं करतोय ते थंड करतोय सगळं भाज्या परत मध्ये ठेऊून आणि नंतर ते मी मिक्सर पूर्ण अस बारीक करून घेतोय
हा म्हणजे तशी पण चालते पेस्ट वते पूरण
बेस्ट होत्या आणि तस झाल्यावर आता परवा केलतो मी मामाकडे गेल्यावर तिथं हे नव्हतं बटर काय बरं लोणी तेन काय नव्हतं आपलं तूप पण चालते त्याला
तूप पण चालते.
मग ते नव्हत त्यामुळे ते बटर आणलं होत दादान.
हा
मग ते थोडं पहिला बटर टाकायचं कांदा जरा परतून घ्यायचा
बटर मध्ये
हा बटरमध्ये त्यानंतर त्यात टोमॅटो आणि ढबू मिरची ते अस मंद गॅस ठेवून अस पूर्ण अस लाल होऊस्तर परतून घ्यायचं.
हा
आणि तसं झाल्यावर आणि थोडं तेल घालायचं. एकदा बटर घातलेलं असतय एकदा तेल घालायचं. आणि असं आपण कुठला पण मसाला तेल सुटूसतोवर भाजतोय ना ते तसं भाजून घ्यायचं. ते झालं की त्यात एकदा केलं की एक पूर्ण दहा रुपयाचं पॅकेट मिळतंय ते पावभाजीचं मसाला हा तो पूर्ण घालायचा एका टाइमाला आणि तो घालून आपली घरातली जरा तिखट पाहिजे असेल तर घरातली जरा लाल चटणी आणि भगव ती थोडी घालायची. गरम मसाला थोडा हे हे सगळं घालून ते बारीक केलेल मिक्सर मधलं ते सगळं घालायच त्यात आणि असं पूर्ण पातळ पण आणि घट्ट पण करायच असं मध्यम करायचं रबरबीत ग्रेव्ही टाईप
हा
आणि तस झाल्यानंतर त्यामध्ये थोडं बटर घालायचं. अच्छा
हा.
बरोबर मध्ये घालायचे नंतर सुटतेय त्याला तेल आणि एका तव्यामध्ये वरण कोथिंबीर टाकायची आणि एका तव्यामध्ये खाली जरा बटर टाकून पाव भाजून घ्यायचं दोन्ही साईडनं.
दोन्ही बाजूने?
भाजून घ्यायचं एक एक जण कसं करत्यात मधण आणि आप आपण केलेली जी भाजी आहे ती भाजी लावून पण ते भाजून घेतात. आम्ही तसं करत नाही फक्त पावाला बटर किंवा हा बटर तेव्हा लोणी लावून भाजतोय आणि पावभाजीचा मसाला टाकतोय त्या पावावर वरून खालून आणि कोथिंबीर टाकतोय तस भाजून घेतोय
गरम गरम छान लागेल होय ना
हा गरम गरमच ते खायचं छान लागते मग भाजी किती पण तिखट होऊ दे गरम गरम छान लागतीया.
चालेल चालेल. ट्राय करून बघते.
हा हा.
तू सँडविच वगैरे करतेस?
हय हय ए येड्या. काय म्हणलासा?
सँडविच करतास काय म्हटलं ब्रेडचं.
हा हा नाही ते बनपाव असतेत की पावाची लादी.
लेझ का?
हा ती ऑर्डर देतोय. कारण आपलं साधं पाव असत्यात ते गोड लागत्यात त्यातन.
हा ते पाव सपक असतात का?
हा ते हे ज पाव असत वडापावच पाव पावभजीच पाव असतात ते ऑर्डर द्याय लागते आधी लादी साठी
हा हा. ह हा ह.
ते आम्ही कधी बाहेर नाहीच मग घरीच करतोय एक पंधरा दिवसात एकदा घरी.
बाजार असतो त्या वेळेला नाही तर सगळ्या भाज्या काय अवेलेबल असत्यातच घरी. हा हा हा.
ते मग सगळं मग घरीच बनवायच.
चाल मी कधी बघित नाही ट्राय करून बघते तू मसाला भात वगैरे करतेस का त्याची वेगळी काय रेसिपी असेल तर सांग.
अ वेगळी काही नाही आम्ही कोलमच्या तांदळाच करतोय ते पुलावचा तांदूळ मिळतेय की असं लांबडा. ते एकदा करून बघायचय म्हणजे बिर्याणीचा तांदूळ असं म्हणत्यात तेला. हा तसलं करून बघायचंय. फक्त ते असं गिर होतय. पाण्याचा अंदाज अजून लागत नाही मला.
अ म्हणजे पातेल्यात कस थोडं थोडं आपल्याला अंदाजान
लागतोय हा तस कुकरमध्ये ते थोडं जरी पाणी घातलं तरी ते वाफेन असा मऊच होतोय भात.
हा -का?
हा. ऊं भात असतोय सारखं मसाले भात. ते बाळासाठी खिचडी करतोय. हा हा खिचडी करतोय मुग डाळ, तांदूळ. हूं -खिचडी. मुगडाळ, तांदूळ त्याला काय नाही- मूग डाळ आणि तांदूळ फक्त. ते इंद्रायणीचा तुकडा किंवा इंद्रायणी तांदूळ घ्यायचं ते जास्त चिकट होतेय. ह आणि त्याला हे फक्त जिरं, हळद, मीठ. मिरची एखादी फोडणी घालायच. हा -पाणी घालून. शिजवायच आणि वरून खातना त्याला फक्त तूप घालायचं.
तूप घालायच?
हा तूप घालायचं, छान लागत गरम गरम असते.
ह हा हा.
मग आम्ही कोलम चा आणलाय तुकडा खरं त्याचा अस फडफडीत भात होतेय.
होते का?
हो
्ट्राय करून बघते मी
हा हा ह. बघा की छान होते. मला काय गुलाबजामन लय गोड पण नाही. गोड मध्ये म्हटलं तर गुलाबजामन आणि फक्त बुंदीचे लाडू. गुलाबजामुन पण बनवायच हाय.
हा हा तू कशाची करतेस? ब्रेड चे करतेस का ते प्रे सांगर.
प्रिमिक्स आणून. तुमी?
हो का. मी एकदा ट्राय केलेले म्हणजे ब्रेड चे.
हा.
ब्रेड च्या अ कडा कापून ने ते फक्त पांढरा भाग अस भिजवून. यात एक छोटे वाटे मैदा घालून त्याचे पण छान होतात हा. चांगलं.
मैदा घालायचं मग त्याला खवा तेन काय घालायला लागत. काय?
नाही नाही ते काय घातल नव्हतं मी.
फक्त मैदानी ते
ब्रेड कडक आपण काढल्या त्या कडक होतात म्हणून मधलं मग तेवढा दुधात मिळवून ठेवला थोडा वेळ एक पंधरा वीस मिनिटं ठेवायच. जा.
हा.
मळताना एक वाटीत मैदा घालायचा आणि मग ते दुध दूध मैदा आणि ते ब्रेड भिजवलेला असतेच. दुधात. म्हणजे ओलर असते त्यातच एक वाटी मैदा घालून ते मिक्स होऊन जाते. परत दुसरेच त्या लागत.
लागत नाही ते चिरत नाहीत गोळे
नाही चिरत.
हा हा होत्यात हा ह आपल्या प्रेमिकच चिरत्यात गोळ लय त्याला मळायला लागतय.
होय उशीर पण माय लागते ते मळताना पण आणि पुन्हा गोळे करताना पण व्यवस्थित
लागते हा पुढत्यात हा
तर ते कसतरी वाटतय ना माझ्या पण फुटत्यात. सून
एक दोन तस पुडत एक पूर्ण एक एकदा बापरी मिक्स केले एक दोन फुटलेला असतेच.
हा.
हाय.
वेळ जातो लय वेळ लागतो त्याला मळाला प्रोसेस ला वेळ लागतोय माळच्या व्यवस्थित मळाला लागत.
म्हणजे सकाळी खायला ते
हा तेच की रात्री पाकात घालून ठेवलीस की नाही. सकाळपर्यंत हा मूर्त
हा मुरते
लगे लगेच घेवाते काय खातय मग जुलाबजाम हा त्याच्या करते मी पण बाजार महिन्याचा एकदम आणला म्हणजे त्यात प्रिमनस पाॅकेट अंत्यात मिस्टर मुलगी छोटी मुलगी तिला ल आवडतात मुलग्यापेक्षा जास्त त्यामुळे महिन्या होतच असते
हा
क्लिनिकस चे आणि आधी मध्ये मग त्यातस ब्रेड काय खात नाही कोणत पाहुणे नाही आणला तर तो तसच राहते नाही त्याच्यापेक्षा मी तसं करून टाकते.
मध्ये मी पण खरं आणि बिघडते का काय म्हणून ते केलं नाही
मैदा घातला की असस होत ते पण खवा घालून कस करतात ते काय मला माहित नाही पण फक्त खव्याचे वेगळे करतात.
त करत्या
हा फक्त खवा मळुन त्याची पण करायचे आहेत. पण इकडं खवा मिळत नाही ग कुठे मिळतय बघितला पण नाही स पण
हा हा हा हा ते कस दूध हा मोठमोठ्या माल दुधाधाच्या मोठमोठ्या डेअरी
हा तिथं ह पण
होय होय महाग आहे मग घरी बनवायच दूध जर आटवून खर त्याच्यासारखं अस प्रॉपर होत माहिती ए
हा तेच ते खवा पण कस ग्राम शंभर ग्रॉमपावशेर नाही शंभर ग्रॉम दोशे ग्राम अस
असअस हय हा हा हा हा
ते ग्रामवरच असतं चालत
चालतय
हा